हॅलो, हा सर आवाज येत
हां उद्या ना आपलं. ते बजारचा खर्च लागेल ना.
हा हा हा हा ह, लागेल. नाही कसं, करायचंय त्यांन
बगाव लागेल. आता जर त्यांना सांगलं तर, हा सकाळी सगळं बाजार करून.
हा.
त्यांना देतील. पण स्व सगळं बघा. पहिले तर सकाळी तिथं एरन, तर बाजार करा.
हां असं म्हणजे, आधी पहिले आपण सरळ तिथे चाले जाऊ स
र वगैरे सगळं ओके करू आणि जागा मिललं घेऊन जाईल तपर्यंत काय नाही.
काया हा मग नंतर घेऊन जा म्हणजे आपल्या ना करता येईल काहीतरी पहिले आपण तिथे पोहोचून जाऊ कडपाां हा
अ थोडं मग ना सकाळी लवकर लवकर उठयाना पणना अ लवकर त्या तॅरी करायला सात वाजेपर्यंत रेडी होऊन जायला. कर साडेआठ पर्यंत पोहोचून जाऊते त्यांना
हम्म हा आठ साडेआठ पर्यंत आपण पोहोचून जाऊ. हम्
आणि त्याला फोन लावून. हरीश ला बॅनर वडगाव पर्यंत घेऊन येईल नाही तर कुळपांढरीला डायरेक्ट
आणल का पडतो आणल का घेऊन या्यायला पाहिजे. सांगल तुम्ही अिताला विचारून बघा एकदा फोन करून. जर त्यानी सकाळी आणून दिलं. वडगाव पर्यंत जरी आणून दिले ना तरी आपण कोडपडला घेऊन जाऊ तेवढं नीताला बोलून बर. हा तेच वडगाव पर्यंत जर आराम दिला. तर मग आवं पुढे घेऊन जाेऊ दोन तरी तिथे लावायला फोटो म चांगले दिसतील ना.
दोन दोन मागून घेऊ जास्ती पण नाही दोन राहिल तरी भरपूर
हा तेच दोनच म्हणते मी दोनच
ते हे स्पीकर स्पीकरच्या तिथं आहे का
स्वीकरची काय गरज नाही पडणार सर द्या.
नाही ना
शक नाही. घरजचे काय कारण व इथेच वडगावलाच होता तो ऑफिसला आणून ठेवलेला आहे. आहे तो इथेच पण काही गरज नाही पडणार एवढी आपल्याना असं.
हो ठीक मग तेथ एक झालं. अ सचिन सर सकाळी पोहचून जाईल साडेआठ वाजता. सरपंच येते पण निऊन जाते. अ औसध पोहोचून गेलेत आणि आपले इ तुमग येना सांग होणल मे मोरी सर आणि मॅडमला येईल ते येईल नाही तर आहे बोवा सकत करून तर राखे सर येतो की नाही पण आपण सांगून दुकानावर आहे. हो सर नाही आलं तर नाही नाही तर काही सांगत नाही असं नक आपल्याकडन आपल्याकड करून देऊ आणि ब मग क नाही आपण सुरू करून द्यायची वाटणी बघायची.
हा तेच हम्म तेच गीताला कोणाला तर म्हणे सोनाले मॅडम जा तर म्हणत होते. की तुम्ही फोन करत नाही म्हणे आम्हाला काही सांगत नाही. अ तुम तुमच्या रंजना मॅडमला एवढा काय माहिती रंजना तुमच्या रंजना मॅडमला एवढा फोन करतात अस म्हणत होती. सांगून देऊ उद्या ह फोन करून देस सांगून द्या की उद्या कॅम्प आहे. राकेश सरांना तर सांगावच लागेल. त्यांना सांगून देऊ. हम्म बॅनर वगैरे बॅनर वगैरे व्यवस्थित लावावे लागतील. तिथे टेबल खुर्च्या हा
चांगली रील बनवण्यासाठी सुरुवात पासून एंडिंग मग व्हिडिओ बनवून घेऊ ना त्याचा. य आपल्याला हेल्थ कॅम्प साठी ना
हा हा
आपण पण
हा तेच ते तर ते तर बनव बनवतीलच मग बघू आता. ते उद्या कस होतय काय होतय. हम्म
बाकी
अफ करून घ्या ना सुरिता. सुरिका अ गी तर आपण होऊन जाऊ ना. दुसऱ्यांना कोणाला बोलवायची गरज नाही ना. भरपूर होऊन जाईल.
भरपूर होऊन जातील. त्यांच्या आशा दोन आशा आहेत. एक अंगणवाडी आहे. हम्म त्यांचे लोक आहेत. आपले लोक आहेत. काही एवढी गरज नाही. द्या दोघी भरपूर आहे. बोलवायच असेल तर मग आपण शशिकलाला बोलवू शकतो.
हम्म सांगू का तिला.
बोलायच बोलून नाही तर आपले नाही आशावर कारण असे भरपूर आहेत ना. का लागतील लागतील फिरायला बोलवायच बोलवून घे. हा नाही ना. तिला ति तिच काम करायला लाव तिला काय पेंडिंग असेल तर.
हा तेच नाही आपण होऊन जाऊ अस मला वाटत. म्हणून राहू दे. शशिकलाला सुरेखा, गीता आहे.
ये अ रेसिपी डेमोच म्हणत होती ना तीतरीला. का नाही.
पण कधी.
शशीकला क नही.
नाही ना ते पण कराव लागेल करायला सांगाव लागेल आता. रेसिपी डेमोच पण काय बनवायला त्यांना आधी काय बनायच ते सांगाव लागेल शिकवाव लागेल मग ते बनवाव लागेल.
नवीन काढ रेसिपी. डेमो बनवायच नवीन. मी गुरुवारी गुरुवारी सांगितल लागवड लंगडी.
हो ना
आता काय बनवायला लावू त्यांना. काय बघू आता. एकाद नवीन काय आहे. काय बनवू पण आता. तिथ घरगुती ते रोजच्या याला बनवतील खातील अस कायतरी पाहिजे.
हा तेच ना,
हम् हम हम हे हे पण ना गुळाची चिक्की कि फोरांसाठी किंवा हिला यांना खायला ती अ तीळ गुडतीळ असं
हा तिथं ते तर शिकू शकतो आपण
ते चांगलं असतं का लोह भेटत अन ते
हा गरोदर मातांना बनवायला शिकवू शकतो ना आपण गुळची चक्की. हं गोड बरं हो ते पण बनवू शकतो.
ह ह ते राहीलं बाकी बसलो.
भारती म्हणतं होती, मी पण येऊ का असं सांगितलं नको आता एवढं लांबवून येणार जाणार
हो व
हा येऊ काय नको हा मग नको जाऊ द्या म्हणतं होती ती
हो का,
पण नाही आली का इथं यायला येऊन जाते ती कुठं हाय ती भारती आणि काय काय काम वगैरे रजिस्ट्रेशन हे एकदम ती फास्ट काम करते.
की त्यांना काय काम कोणत्या गावात काम दिलं आणि काय कामं दिलंय त्यांना
अजून हे नाही झालं आता आपले जे नवीन गाव आहेत ना तर गी स आर पि ना किती किती चार चार गाव येतील का?
हो चार चार गावं येणं तीघीनां चार चार चार गाव येऊन जातील, चार एके चार दोन आठ त्रिक बारा हा चार चार गावं येतील
बाकी ती मी तिथंग सुरू होईन काय काय आहे का नाही आता सर म्हणतील तेव्हा सगळ्या गोष्टी कळेल. आणी नवीन गाव इकडचे वाढतायेत ना अजून दोन तीन
हा दोन गाव वाड दोन का तीन?
तीन.
का हा ते भोंगऱ्याचं ते दोन तीन गाव पण घेणार आहे का?
नाही तीन गाव आहेत ना त्या ग्रुप ए मध्ये लागताय. बघ तूकी किती. टुकी, सावखेडा असं काहीतरी अ तर आपली अ आपल्या आपला एक अ अ कार्यकर्ता आपला राहील बायपचा एक आणि शिवाय एक आहे म्हणतात त्यांचा एक अर्मनचा एक असं सगळ्यांची ऍक्टिव्हटी ती त्या तीन गावांमध्ये राबवायची असं.
हा मग ते तेी दोन गावां त्याच्यातले आपले दोन गाव आहेत ना तुकीी आणि काय म्हणलं ते सावखेडा काहीतरी ते दोन गाव आहेत हा मग हे जे दूधखेड बोंगरा आणि गोटलेपाडा हे घेणार आहे का?
तिघी गावांमध्ये तिघी संस्था काम करेल
हा ते ती ग गावां मध्ये ते करतील तिकडे हा तुकी आणि ते सावखेडा मी म्हणते आहे कि दुधखेडा भोंगरा आणि गोटलेपाडा हे जे तीन गावं सुट ले आहेत आपले ते त्या गावांमध्ये पण काम करणार आहेत का? आपण
हा ना हा ना चालू आहे ते पण पण काय माहित आ ते प्रपोझल आले वर पण यायला पाहिजे होत खरं म्हणजे पण अजून काय वाढवू वाढवू म्हणतात पण आता हा रिपोर्ट जाय त्याच्यावर ना आता हा रिपोर्ट जाईल ना आपला
हम् हम् हम् हम् हम् हम्म
होईल ते आता बघू आता सहा महिन्याच बजेट दिलय पण
किती? महिन्याचा बजेट आलाय आपला
सहा महिन्या साठी
सहा महिन्याच बजेट आला
हा हा
नाही सर तर तीन महिन्याच सांगत होते ना म्हणून
हा तीन महिन्या आहे का? सहा महिन्या म्हत तीन महिने म्हणून
तीन महिने असं वाटतं ना मला
आता बघू
तीन महिन्याच बजेट आला असं म्हणत होते पण आता काय माहिती किती महिन्याचा आला असेल लवकर सगळ्या ऍक्टिव्हटी ज्या आहेत काय काय कामं करायचे ते अ एकदा ठरल्या की मग कामं करायला चांगलं राहिलं
हम्म बघऊ पण आता घेऊन घेऊन एक हेल्थ कॅम्प होऊन जाईल
हम्म एक खे कॅम्प होऊन जाईल हा अ अजून काय काय? ते भाजीपाला लागवड वगैरे
भाजीपाला ऑरगॅनिक टेस्ट हो एच बी टेस्टिंगच राहील आपलं एच बी
हां
आणि काय सांगितितलं सगळं श्याम्या माण यांचं अ यांना हे करणं द
हो
तर किती आहेत? आपल्याकडं उद्या करून घेऊन एक हजारला पास्ट वेट करून तिकड पाठवाय लागतो
हां जाऊन तेच तेच त्यांना व्हिजिट करावे लाग तिला आता.. की तिचं आलंय सद तुम्ही जेवण वगैरे झालं का सर तुमचं
हं न्हाय गेलो
हम्म ठीक आहे चालेल उद्या फोन करते मी उद्या फोन करते तुम्हाला मी, उद्या फोन करते ना सर सकाळी.
ठीक आहे मग.
हो चालेल.
चालेल.